हॅलो
हॅलो हा बोला
नमस्कार! बरे आहात? हॅलो येतो माझा आवाज? हो मजेत मजेत. हा हा मी काय म्हणत होती. हो हो पावसाच वगैरे काय तुमच्याकडे आहे का पाऊस.
पाऊस आज भरपूर आहे.
भरपूर आमच्या इथे पण भरपूरच पाऊस आहे त्याने एवढं नुकसानी झाली आहे. बर भरपूरच. अक्षरशः पाणी म्हणजे पाऊस पडून सुद्धा पाणी कपात करतात आहेत. काय ते कारणच कळत नाहीये. हम्म आमच्या इथे गुरुवारी पा गुरुवारचं पाणी येत नाही.
येत नाही काय?
असा विषय नाही येत मग सगळी कामं म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो. आणि मग बुधवारी आदल्या दिवशी उशीरा सोडायच तर लवकर सोडून ठेव तात मग तेवढं पाणी संपून जात ना.
हो हो.
असं सगळं प्रॉब्लेम आहे पाऊस असून सुद्धा पाणी कमी आहे.
कमी आहे.
हो ना, लोकसंख्या म्हणजे किती आहे याचा विचार आता प्रत्य त्येकाने करायला पाहिजे, हो मग म्हणजे पाणीच पुरत नाही मग एवढा पाऊस पडून एवढे नाले, नद्या भरतात तरी पाणी नाही पुरत लोकांना
हम्म.
हम्म, काय म्हणता बाकी झाला नाश्ता पाणी?
हो नाश्ता नसतोय आमच्या इथं.
हां ना! डायरेक्ट भाकरी वगैरे.
हो म्हणजे स्वयंपाकच आवरायचा डायरेक्ट.
डायरेक्ट ना ते एक बरं असतं मग.
हो.
ते उलट चांगल. आमच्याकडे नाश्ता नाश्त्यासाठी वेगळं असं सगळं असतं. हां स्वयंपाक नंतर असं, असं सगळं असतं हम्म.
हम्म हम्म सगळ्यांना सुट्टी असली कि मग नाश्ता चाल
हां बरोबर बरोबर तसं पण कधीतरी तसं करून टाकते कारण कसं नाही तेवढं रोज रोज नाही जमत ते सगळंच करत बसायला असं हां. आणि कसं माझं फुटवेअरच शॉप आहे ना
हां हां.
हां दुकान आहे माझं हां. त्याच्यामुळे सगळंच गोष्टी करणं नाही होत शक्य.
हां तिकड, तिकडं पण जायला लागत
हो हो हो त्यामुळे मला घरातलं आवरून तिकडे सगळं लक्ष द्यायला लागतं त्यामुळे जमत नाही. आणि मी ऑनलाईन वगैरे सगळं हे करते. फुटवेअरच, हो ऑनलाइन पण पाठवते मी चपला खूप लांब लांब म्हणजे जातात.
जातात?
हो हो. असं हां ग्रुप आहे माझा हो हो जातात. हो क्वालिटी चांगली ठेव ते मी, माझा सगळा मुंबई वरून वगैरे माल येतो ना. हो असं.
त्यामुळ विक्री भीत असतील भर
हो हो हो बरोबर, बाकी काय बोलताय?
काय नाही बा.
चालेल हू! हू आमच्याकडे सकाळ पाासून, जो लागलाय पाऊस. तो काय अजून थांबलाच नाहीय. बरबर शाळा सुटायच्या वेळेला तो येतो.
येतो.
हा शाळेत सुटली की लगेच त्याला समजतं पाव सालाच तो बरोबर हजेरी लावतो हो.
मुले घरा घरी यायची का नाही तिथंच थांबायची.
हो ना मुलं तेच तर ना पण ते मुलांना तेच पाहिजे असतं.
होय!
पाऊस आलेला, ती मज्जा वेगळीच आपल्याला आपल्या लहानपणी आप ल्याला वाटायचं, म आता अस वाटतं कशाला तो पडतो. नेमक आणायला जायच्या टाइमला, हो हो!
हू हू मुले शाळेला गेलीत?
हो शाळेला गेलेत सगळे आता येतील. साडेबारा ला ए, बाराला एक मग ती एक, एक वाजता.
हा हा!
असं हू.
हू हू! म आणि काय?
आणि काय चालंय आपलं. दुकानाची साफसफाई म अशी चालू असतात. काय नी काय आपलं आख्खा दिवसाचं सगळा शेड्यूल. तो आपणच ठरवायचा आपणच करायचा. हो होनल बाईक. म्हंटल्यावर ते बायकांनी च ठरवायच जेवण आणि बनवायच पण जेवाय ला द्यायच हा अस.
त्या क-कश्या पण आवरून द्यात खरं जेवण पाहिजे टायमिंग.
आम्ही फक्त खाणारं. अस हा अशी. हे देवाने बायकांना ऐक करुनच दिलेल आहे हूं! तेवढी ताकद पण दिलीय हो हो! हो पण तेवढी ताकद पण दिलीय, जेवढ आपण सहनं करू तेवढं पुरुषांना नाही सहनं करता येत.
होय हू मं! अ सेल किन असं लावताय तुम्ही का नाय? अ म्हणजे चपलांचा सेल तीन लावताय काय म्हणलं.
हो हो सेल ला पण असतात ना मा भरपूर असतात सेल साठी वगैरे पण.
मी माझा नंबर नंतर देईन तुम्हाला.
हा हा.
तुम्ही पाहिजे तर, ऍड व्हा ग्रुपला. माझ्या ग्रुपचा हे देईन तुम्हाला
चालती.
मग तुम्ही ऍड व्हा, असं. हा.
हम्म हम्.
ह
मग?
बाकी आणि काय?
पाऊस पाऊस जास्त लागले ना, पाऊस जास्त तर लागल्यानंतर सुट्टी नसत्या, मुलांना मग?
हो, पाऊस जास्त असेल तर आमच्याकडे सुट्टी असते. आमच्या इथे मोठी नद दी ये, ती भरते. मग तून नंतर आहे ना, आम्हाला तिकडे पलीकडे जाता नाही येत. अस प्रक कार असतो. मग त्यामुळे मुलांना, सुट्टी भेटते शाळास. जास्त पाऊस झाला तर.
हम्म, मग सुट्टी असली काय मुलीं मुल सुट्टी असलं तर काय? मुलांचा मग दंगाच दंगा.
हो हो, मग ते एकदमच हे आणि कसं जरा जवळच असल्यामुळे, थोडसं भीती पण वाटते. पावसातनं पाठवायला मुलांना, शक्यतो जास्त जर पाऊस असेल तर, नाहीच पाठवत, असं. आणि मागे तेवढा वारा, सोसाट्याचा वारा म्हणजे खूप खूपच आमच्या इथे म्हणजे लई झाला प्रोब्लेम. खूप मोठं नुकसान झालं, गाड्यांवर काय, झाडं पडली. पाणी किती आहे? म्हणजे भरपूर झा झाडंबिड पडली. भरपूर वारा सुटलेला, अक्षरशः असं वाटत होतं हे नक्की चाललं काय आहे? हा, एवढं झालेलं की हे, काय असं घडवतोय निसर्ग. काहीतरी चुकीचं झालंय, म्हणून हे असं सगळं होतय का काय?
हं.
असं अक्ष् अक्षरशः वाटत होतं. एवढा म्हणजे अचानक नुसता वाराच सुटायचा वारा च सुटायचा. हम्म. खूप ठिकाणी या म्हणजे गोष्टीमुळे ना, खूप खुप. नाय नाय ते नशीब की, काय प्रॉब्लेम नाय झाला. झालं एक. मी जीवितहानी वगैरे, काय झाली नाही,
झाली नाही.
हा हा, फक्त ना म्हणजे असं गाडी वगैरे, चेपली गेली असं. हम्म. तेवढं, तेवढं ठीक आहे, पण कोणाचा जीव गेला की केवढं वरं जातं. आता किती बघितलं, न्यूज वर पण आलेलं. पावसामुळे हे झालंय, पावसामुळे ते झालंय.
पाऊसुळा, चालू झाला की सगळं कळालं का नाही?
ऐकायलाच मिळतं, खरंच ये नाही आणि आत्ताच ना काळ पण आहे, हा कलयुग ना त्यात काय होईल, ह्याची काय शाशवत ती कोणच नाही देऊ शकत, कोणच नाही देऊ शकत. आता ते लिहून ठेवलंय त्याने देवाने.
ते घडेल आपण फक्त बघत राहायचं. हो आपण आता फक्त बघत राहायचं, त्यांनी काय आपल्याला हे केलंय. बघत राहायचं दुसऱ्या त्याच्या पलीकडे आपल्याला काय आपण करू शकत नाही, एवढं सगळं आता विपरीत होईल विपरीत. किती गोष्टी आपल्या न सहन होणाऱ्या सारखे त्या होतायंत कधी आपण आपलं एवढं लहान पण घालवलं पण तेव्हा बघितलं नाही, अशा गोष्टी. आपल्या ह्याच्यात आपण बिंदास वावरत होतो.
वावरत होतो. त्यावेळी एवढं काय, आता सगळं कठी
नाही एवढं कठीण आहे. कि म्हणजे ज्यांना मुली आहेत, त्यांनाच माहिती. कि काय आहे ते, खरं.
अं, हं, हु.
म्हणजे अक्षरशा शाळेत पाठवण्यापासून ते घरी येन्या येईपर्यंत ना टेन्शनचं फक्त, हो म्हणजे आ आपल्याला माहिती ये आपली मुलं कशी आहेत, पण समोरच्या माणसाचा काही भरोसा देऊ शकत नाही ना, कोणाचाच नाही, कोणाचाच देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे सध्याची, हम् त्यामुळे म्हणजे ज्याने- त्याने आपल्या मुला बाळांना मुलं असू दे की मुली चार गोष्टी चांगल्या सांगणं गरजेचंच आहे, हम्. समज देणं सगळ्या गोष्टीची गरजेची ये आता. आपण बोलतो आपल्या वेळेला आपल्याला काय माहिती पण नव्हतं. हा, पण आता मुलांना आपल्यापेक्षा जास्त माहिती ये.
माहितीये.
आपले आई- वडील आपल्याला कधी बोललेले नाही.
नाही.
आत्ताचा काळ असा आहे की आपल्याला मुलांबरोबर आपण बोलायलाचं लागतं, पर्यायच नाही त्याच्यावर. कारण नाही बोललो तर त्यांना समजणार कसं, असा विषय ये.
हम्,
आमच्या इथे तर खूपच म्हणजे ना भयंकर गोष्टींच हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे हा त्यामुळे जरा असं सतर्क राहून, मुलांना सतर्क करून शाळांपासून सगळ्यांची तीच भेय, की मुला ना, सतर्क ठेवा तुम्ही, हुशार ठेवा असं. हम्म, सध्याची परिस्थितीचा विचार करून सगळ्या पालकांनी पण तोच निर्णय घेतलाय. सगळ्यांनी आपल्या आपल्या मुलांना सतर्क ठेवायच. म टेनशन नाही. म दुसऱ्यांची मदत करायची वेळ आली तरी ती करता आली पाहिजे. घाबरून जा, हा घाबरायच घाबरून जायच नाही. अस, आपणच घरातूनच ती शिकवण दिली तर मग ग काय पुढे प्रॉब्लेम नाही होत ना.
हो हो
हम्म अस
हम्म हम्म
बाकी काय
काही नाही आता आवरले. आता मुले येस तोवर निवांत.
हा ना, मग बाकी काय घरी बसून काय करता?
काय नाही घरीच असते. कधीतरी शेतातली काम. लागलीत की जायाच थोड.
हा हा बरोबर बरोबर. जशी काम असतील तस. बायकांना काय असा नेम नाही.
नाही, आता पावसाळ्याचा शेताकडे लय काम नसत्यात. उन्हाळ्याचे असतात जरा.
हा हा हा बरोबर. ह ह
तुझ ऊस असल्यामुळे काही ल‌ई जास्त काम नस हा, म ते ऊस तोड तुटल्यानंतर काम चालू होतात. हा
हा बरोबर. चला म हा, थँक यू. ह हा हा